त्या खाजगी नोकरीमध्ये नाहीत का?
तसं बघितलं तर पन्नास टक्के आहे, पन्नास टक्के नाही ये.
नाही आहे तर, आता उदाहरणार्थ आपण असं घेऊया की आरोग्य सुविधा.
हम्म.
तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये किंवा तुमच्या कंपनीमध्ये आरोग्यविषयक काय सुविधा मिळतात सांग?
हा सुविधा म्हटलं की, कथा कंपनीने ई एस आय सी म्हणून प्रोव्हाइड केलेला आहे.
हा.
आ त्याच्यामध्ये आहे. म्हणजे नव्वद टक्के शरीराचे आजार म्हणा,
हा.
किंवा नव्वद टक्के ऑपरेशन्स म्हणा.
हम्.
तेवढं त्यांना अवे्लेबल करून दिलेलंय आहे.
म्हणजे त्यांचे हॉस्पिटल आहेत का.
हॉस्पिटल नाही सर त्यांनी. असं धरून झाला की ते मोठे मोठे आजार उपचार असतात हे सर्व ते ई एस आय सी ते करून घेत हँडल आता त्यांनी एक कार्ड बनवून दिलेलं आहे.
हा
हा मग ते कार्ड त्यांना
हॅलो. हॅलो. तुमचा आवाज कट आवाज कट होतोय. हॅलो
हॅलो.
हा बोला ना.
हा येतोय आता.
हो.
हा त्यांनी न काही हॉस्पिटल प्रोव्हाइड करून दिलेलं ये.
हम्.
जसं की, डोळ्यांचं ऑपरेशन
हा.
त्यानंतर हाडांचं ऑपरेशन
हा
बाकी त्यानंतर मग डिलिवरी वगैरा
हो.
एवढं त्यांना अवेलेबल करून दिलेलं आहे, बाकी मग छोटे मोठे. काही नॉर्मल ताप सर्दी खोकला वगैरे आहे. तर त्यांचे. स्वतःचे हॉस्पिटल्स आहेत.
हा.
हा जळगाव मध्ये काही दोन हॉस्पिटल्स आहेत
हा..
हा म्हणजे छोट्या मोठ्या उपचारासाठी ते. तिथे करून घेतात. पण बाकी त्यानंतर जर मोठं काही असल. की मग ते हॉस्पिटल त्यांना सांगावं लागतं. की इथे इथे असं असं. ऑपरेशन करायचंय, मग तिथून ते डायरेक्ट ऑनलाईन. फॉर्म भरून देतात. ‌
हां..
सगळ प्रोसेस करून देतात कागदपत्र वगैरे आपले आधार कार्ड वगैरे जसं म्हटल तस तो एक बंच तयार करून तिथे हॉस्पिटलमध्ये जमा करावा लागतो. म्हणजे जो मेन ऑपरेशनचा खर्च तो लागत नाही.
हा हे झालं तर आरोग्य विम्याचं, तुमचं जीवन विम्याचं काय मग.
हा.. जीवन विमा. हा तशातला काही भाग नाही तेच्यामध्ये.
हा. म्हणजे जीवन विमा मला असं म्हणायचं की समजा आता एखाद्या कंपनीमध्ये काम करताना मेला मग
बाकी मग ते कंपनी, कंपनी तर करतेच. बाकी मग ते‌ इ एस आय वगैरे आहे. जे पी एफ वगैरे आहे त्यांच्याकडून एक काही लाख दोन लाख रुपयांची मदत होते.
हा.
आणि बाकी मग कंपनी प्रोव्हाइड करते. तर कंपनीत तर काही झालं.
हा. हॅलो. हॅलो. हो येतोय बोला, हा बोला ना.
आता म्हटल जर कंपनीत काही झाल व्यक्तीला मग ते कंपनीत त्यांची सर्व्हिस बघून
हा.
जीव बाकी पी एफ वगैरे जेवढं निघतं. म्हणजे त्यांच्या दुप्पट. करूनच कंपनी त्यांना पुरवून देते
अच्छा.
आता समजा जर एखाद्या हात मोडला पाय मोडला त्याला कायमस्वरूपी अपंगत्व आल तर त्याचं काय?
अ त्याला एक. आता तर ते रिटायरमेंट नंतर पेन्शन चालू होते त्याच्यातला काही भाग नाही की, मग ते शक्यतो आहे ना काही थोडीफार अकाऊंट देऊन.
हा.
मग त्यांना काय एक किती म्हटलं, तर ते खाजगी आहे.
हो बरोबर!
हा खाजगी म्हणजे ते आता तो जर अपंग झाला तर मग कंपनीत त्याचं कामच नाही.
हम!
आनकी सिक्युरिटी वगैरा म्हटलं की म नाही फिरावं लागतं लागत पूर्ण कंपनी.
बरोबर त्या काम तेवढं करावच लागल त्याला.
हा मग तो अपंग म्हटला की तो काही कामाच कामत येणा. म्हणून ते एक ठराविक काहीतरी अमाऊंट देऊन त्यांना डयरेक्ट घरी बसवू शकता.
बापरे म्हणजे शोषणच आहे एक प्रकारे खूप जास्त.
बरोबर!
आता स सरकार येणे‌. तसं नाही सरकारी नोकरी समजा काही अपंगत्व झालं, काही झालं, हे ते कामावरून निघू शकत नाही काही दोन तीन महिन्याची सुटी वगैरे घेन ते वाप कामावर जॉईन करू शकता.
तेच म्हणजे सरकारी नोकरीचे फायदे.
त्या खात्यात नाही तर मग काही समजा तिथे त्यांचा काही उपयोग होत नाही, तिथे काहीतरी दुसरं तरी अवेलेबल करून देतात हे ब ते काम होईल कसं पसवून म्हणा, काही देखरेख म्हणा,
हम ह चौकीदारी म्हणा, शिपाई म्हणा काहीतरी जमतं त्याला.
हा आणि त्यांचं काही समजा काही जीवितहानी झाली सरकारी नोकरीमध्ये.
हम!
तेच्यानंतर पेन्शन तर आहेच.
हो.
पेन्शन नाही तर मग एक काहीतरी ठरावीक एक मोठी रक्कम.
नोकरीचे पण काही ते म्हणजे आता पेन्शन बंद झाले ना.
हा मग एक ठराविक रक्कम देऊन डायरेक्ट ते समजा पेन्शन घ्यायपेक्षा एक ठराविक रक्कम. कम देऊन मोकळे करून देता.
हम्म!
अस.
हा सरकारीपेक्षा खाजगी मध्ये जास्त शोषण आहे पैसा कमी आहे.
बरोबर आंध्यान हे पगार वगैरे हे एकदम म्हणजे आहे की आताच्या वेळेमध्ये उदरनिर्वाह होऊ शकतो फॅमिलीचा म्हणा.
तेच ना आता सरकारी नोकरीमध्ये तुम्हाला काम खूप जास्त आहे आणि मेहनताना कमी आहे.
म
हा ठीक आहे. आता म्हणजे आता ह्याच्यात आपण या सिस्टीमला तर काही हे करू शकत नाही पण आता काही जे भांडवलदार कंपन्या आहेत, काही राजकीय पक्ष आहेत, यांचा खासगीकरणावर जास्त जोर आहे मग याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला.
अ तस बघितलं ना सर काही एक जॅक खाजगी कंपन्या एक दोन तीन म्हणा.
हं.
ते ना. म्हणजे असे प्रायव्हेट म्हणजे प्रायव्हेटच धरून चला.
हम्म.
त्याच्यामध्ये काम करणारे व्यक्तींला ते एवढं छान प्रकारे ट्रीट करतात वागणूक हे जसं तुम्ही आता हे टाटाचे प्लॅन बघितले असतील.
हं.
किंवा महिंद्राचे बघितले असतील.
हं.
बाकी जसे लेग्रंराड वगैरा.
हा.
म्हणजे तिथे ना काम एकदम म्हणजे नईच्या बरोबर काम असतं. सर्व मशीन सिस्टीम आहे.
हो.
हो मशीन सर्व ऑपरेट करतात हो त्यानंतर पगार त्यांना खूप चांगला असतो. पगारवर
हॅलो! हॅलो!
ला चांगले.
तुमचं नेटवर्क हे होत आहे का?
हॅलो येतोय आवाज.
हा येतो येतो.
हा. मग आता ते काहीतरी चार पाच कंपन्या आहेत तिथे. म्हणजे तिथले जे एक वेळेस जर तिथे कोणी कामाला लागलं की ते तिथून सोडत नाही लवकर.
हा चांगलं जिथे कामगारांच्या काही कंपन्या कामगारांची चांगली काळजी घेतात.
बरोबर आहे म्हणजे त्यांची खाण्याची राहण्याची सोय मोबतला चांगला देतात. म्हणजे काम जसं पाहिजे त्या हिशोबाने आहे नाही काम कमीच असतं.
हा हा.
आता हे मेन कंपनीवरही डिपेंड आहे हा सगळ्या कंपन्या अशा नाही.
बरोबर आहे कंपनीच्या कंपनीवर म्हणजे कंपनीच्या मालकांवरती.
बरोबर आहे.
कंपनीचा मालक चांगला असेल तर तसं
हा आता हे शक्यतो जी ती आपले जळगाव मध्ये जेवढ्या कंपन्या आहेत.
हा.
म्हणजे इथे प्रॉपर मालक राहत नाही मालक हे आउट ऑफच असतात. बाकी मग हे सर्व खालचे लोक समारंभात असतात.
तेे तर आहेच.
इथे काय उटपस होते. हे मालकांना माहित नसत हा हे सर्व खालचे लोकच हा. हा. एक फरक पडतो की जिथे समोर मालक जिथे समोर बसतो ना
हा.
हुं त्या कंपनीची ग्रोथ म्हणा.
बरोबर आहे ना सगळं काही कामगर
हां म्हणजे ते एकदम प्रोसेसनी चालतं.
हा.
बाकी‌ म्हणजे इथे कसं समोर कोणी बघणार नाही मग तिथे सगळां उलटा कारभार असतो.
हो बरोबर आहे.
हा म्हणजे काम करायचंय तर करा नाही करायचंय नाही करो.
हा.
असं हा शक्यतो मग असं समोर तर मालक असला तर मग पगार वाढ होणार.
हा.
किंवा काही प्रॉब्लेम्स आहे.
हा.
आता जर काही प्रॉब्लेम झाले आता हे म्हणजे वरच्या लोक सांगितलं मग ते त्यांच्या वरती सांगतात ते त्यांच्या वरती सांगतात.
हा.
म्हणजे ते पास होता होता ते काही एक तासात क्लिअर होणार आहे ते मग ते आठ दिवसावर लांबवतं.
हा.
त्या हिशोबाने असं मालक होणं असणं गरजेचं आहे समोर.
हा.
आणि शक्यतो आता इथे तसं नाही.
हा.
मालक लोकं सगळे आउट ऑफचं असतात.
अच्छा.
म- माझ्या हिशोबाने तरी सरकारी कुठलंही खातं असो. बेस्ट. हो.
चला अ म्हणजे चे तेच आहे सरकारचं काय पणं सरकारची कंपनीमध्ये पण लोकं कामचोर करतात. तुमचं पण दुख म्हणजे तुमचं म्हणणं पण बरोबर आहे.
अ आपले आता दहा मिनिट झाले आता आपण उद्या कंटिन्यू करूया ठीक आहे. चला उद्या गुड नाईट.